हॅलो!
हॅलो!
हॅलो! आवाज येतोय, हा येतोय येतोय हॅलो! हो येतोय माझा येतोय. हॅलो!
हा येतोय. येतोय येतोय आत्ता आवाज येतोय.
हा ठीक आहे अ
काय लई दिवसात न कॉल?
होय, अस सहजच केला काय आज संडे आहे म्हणजे, फ्री असताय मग डेली रुटीन
म्हणजे आज सुट्टी की, काय ऑफिसला?
होय, होय आज निवांत ना तेच म्हटलं, करूया कॉल थोडं बघूयात काय काय चालू आहे? ते डेली रुटीन मधून काहीतरी युनिक अस आज असत ना संडे म्हटलं की विकेंड
होय, आजकाल सगळी लोक हेल्थ कॉन्शिस होत्यात म्हणलं, आता तुमचं पण नवीन काय तुम्ही डाईट प्लॅन ट्राय केलाय काय? म्हणून म्हणलं बिझी हाय वाटतं.
माझं कस असत ऍक्च्युली मी तर मंडे टू सॅटरडे सकाळी उठून मी पाच वाजता उठून जिम मध्ये कारण मी प्रयोरिटी माझ्या फिजली म्हणजे हिकडं-तिकड जात असते, सो मी मी जिम तर माझ असतय मला संडेला. जिमला म्हणजे मी त्यावले सुट्टी घेते, मग बाकी एक्सरसाइज तर इमपॉर्टंट आहे आपल्या लाईफ मध्ये तर तुम्हाला माहितच आहे.
हो. कारण आपलं शरीर व्यवस्थित असलं. तर मग आपण आपण व्यवस्थित असणार आहे.
होय बरोबर आहे म्हणजे मेघा
आणि ते म्हणतातच की आरोग्य हीच. संपत्ती आहे
हा हेल्थ इज वेल्थ आपण म्हणू शकतो बरोबर आहे आता म्हणजे आप फिजिकली फिट असलो तरच आपण मेंटली फिट राहू शकतो ना.
हा हे मात्र बरोबर आहे आपण फिजिकली फिट असू तरच मेंटली फिट राहणार आहे. आणि जर मेंटली फिट राहिल तरच आपल काम व्यवस्थित होणार आणि आपल्या ध्येयांवर फोकस होणार आहे.
हा म्हणजे आपण व्यवस्थित दिवसभर राहू शकतो बरोबर आहे आता माझं डेली रुटीन म्हणायला गेला तर अ कस असते मी उठते पाच वाजता त्यानंतर माजी साडेपाच वाजता जीम अ मंग मला जिमला जायच असतं तर मी बेसिकली मंग प्रोटीन साठी थोडस ड्राय फ्रुट्स वगैरे घेते मंग त्यानंतर जीमला जाय अ एक तास मंग वर्कआउट वगैरे करायचं मंग तुम्हाला माहितच आहे वर्कआउट करून झाल्यानंतर प्रोटीन साठी मंग आपल्याला घरी मिल्क वगैरे जे काही असेल बनाना शेक चिकू शेक
हो म्हणजे प्रोटीन व्हय वगैरे आहेच पण तुम्ही काही प्रोटीन पावडर वगैरे घेतताय काय.
मी घेत होते एकदम स्टार्टिंगला म्हणजे मी जिम जॉईन करून मे बी तसं म्हणालेलं तर एक चार पाच महिने झाले असतील. मंग मी स्टार्टिंगला एक दोन तीन महिने घेतले अ मला त्याचा इफेक्ट पण चांगला आला बट अ ते खूप कॉस्टली असल्यामुळे आपल्याला ते पेफर करणं म्हणजे अ पर मंथला सोयीस्कर नाईयेना मंग त्यानंतर मंग मी घरीच अ म्हणजे आपण ड्रायफ्रूटची पावडर वगैरे करून ठेवू शकतो मग ते मी आता चालू केलंय
आ हा हा हा ते बरं पडते आपलं म्हणजे भी कत आणण्या पेक्षा हेच बरं ये
हा म्हणजे घरी थोडस अस गरम वगैरे करायचं हा चिक्कू शेक वगैरे घेतला ना तर अ खरच बॉडीमध्येध्ये म्हणजे चांगला इफेक्ट होतो तुम्ही कसकाय मी ते हा होय होय कस हो म्हणजे मी वेट गेनसाठी जिमला अ जिमला जाते.
हा वेट गेन साठी मला पण वेट गेन क करायचा होता मंग वेट गेन चा संदर्भात मला जरा सांगा की म्हणजे तुम्ही डाएट प्लॅन कसा केला किंवा खाण्यात चा गोष्टी कस म्हणजे जे वर्कआऊट मधलं आणि कुठला ये कायकी योगा केला म्हणजे एकूण तुमचं एकंदरीत जर्नी कशी चालुये आतापर्यंत
ह कस होते अ आ हो आता कस असते म्हणायला गेलं तर आपल्याला कॅलरीची आणि प्रोटीनची खूप जास्त गरज असते आणि आपलं कसं असते आपल्या बॉडीला खाल्लं की काही पचत नस म्हणजे आपण आर्धी चपा की थोडा थोडासा भात हे खालकी आपल्याला अस सफिशियंट असते मग आपण म्हणतो नको खायला बट आता आपल्याला वेट गेन करायचंय म्हणजे कि ज्यात हे केलंच पाहिजे हे तुम्हाला माहितच आहे.
होय
म्हणजे जास्त खाल्ल्यावरच आपण अ वेट गेन करू शकतो आता जास्त खाणं म्हणजे काहीही खां नाही जसं की बाहेरचा पिझ्झा मग बर्गर मग सॅडविच हे असलं खाल्लं ना तर आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे इफेक्ट होऊ शकतात.
हो आहों मला बाहेरच खाण्याचा म्हणजे म्हणजे बाहेरच खाण आवडते आणि जास्तीत जास्त पिझ्झा बर्गर वगैरे आणि कॉफी ह्याच्यावर माझा जरा जास्त जोर आहे.
साईडला कस होतये माहीत ये का आपण ते जर भा त खात गेले तर मग नंतर होऊन जाते आणि असत ना ते पुढे येत मग दिसायला काहीरी ते ण आ बाहेर निघणार त्यावत हा आणि पिंपल्स वगैरे आहे इथ आहे ते आहे चेहऱ्यांवर मग पिंपल्स वगैरे काय येतात तर आपण बाहेर कसे जंक फूड फास्ट फूड खातो मग ते स्वच्छ नसत कधी ताजही नसण त्यासाठी कोणतं ऑइल कोणत्या प्रकारचे मसालेज वगैरे युज केलेले असतात आपल्याला त्याबद्दल काही आयडिया नसते बट आपल्याला ते टेस्टी लागत म्हणून आपण तसच खात जातोग त्यामुळे आपल्या बॉडीमध्येध्ये त्याचा घातक परिणाम होतात हार्मकुल असत ते
हो
आता आता तुम्हाला माहिती
आणि बाहेरचं खाणं आता कसं जरा म्हणजे खूप असं म्हणजे आता काय म्हणायच असं चांगलं पण नाही हेल्दी असं काहीच नाही बाहेर सगळ केमिकल युक्तच आहे.
हम्म आता पण घरी बनवून खाल्लं तर हा बरोबर पण बघा ना चायनीज तुम्ही तर ऐकला असाल खाला असल चायनीज प्रमाण इतक वाढलं की ती चायनीज खाऊन लोकांना फूड पॉसिंग होते होत मग
हा सेम आणि चायनीज मध्ये ते आजीनो मोटो वापरतात. वापरतात ना त्याच्या ते हानिकारक असते आपल्या शरीराला
तर खूप चुकीच आहे त्याच्यामुळे खूप इफेक्ट होतात बॉडीमध्ये
तरी ही लोक ऐकत नाहीत तर ही चायनीजचे इतके गाडे आणि इतके आवडीने खातात चायनीज अरे ते आपल्या माहीत पण नसतं कसा बनवलाय किंवा हजार प्रकारचं केमिकल सॉस सॉस तो काय ऑरगॅनिक बनलाय काय त्यात तर किती केमिकल कल असतात.
होय बरोबर आहे तेच हे सांगणं गरजेचं लोकांना कालची पिढी आहे ती समजूनच घेत नाही. मग आपण त्यांना बोलले की ते आपल्याला चार ऐकतात सो म्हणजे
त्यांना असं ते कुल बनायच्या नादात त्यांनी स्वतःच काय करून घेतात हे त्यांनाच काही कळत नाही. हे आज आजकालच्या लोकांना पिढींना काय वाटत. आज कालच्या मुला मुलीना आताच्या जनरेशन च्या म्हणजे हे खाण म्हणजे आपण कूल राहतोय असा काय तरी वाटतंय त्यांना
हा पटत हा तेच ना आपण वरून कुल दिसतोय बट आतून आपली बॉडी
सडत जाता अक्षरशः सडत जात्या बॉडी असल्या खाण्यांनी
तेच त्यांना समजत नाहीये मग तेच मला असं वाटत की मुलींनी तरी ॲटटलिस्ट जिमला ही प्रायोरिटी दिली पाहिजे दिवसातून एक अर्धा तास एक तास राहु दे अर्धा तास नक्
मग वर्कउट मध्ये असं कोणत वर काऊट आहे की म्हणजे जे आपलं पूर्णच अस बॉडी हे करल म्हणजे बॉडीच पूर्ण वर्कआउट होईल काही योगा बराय
होय तुम्ही डेली सूर्यनमस्कार घालू शकता सूर्यनमस्कार तर आपल्याला लहानपणापासून शिकवले
सूर्य नमस्कारमुळे पण वेट म्हणजे वेट लॉस होतोय
नाही नाही असं काही नाही वेट लॉस आणि वेट गेन असं नाही य ते आपली बॉडी स्ट्रेचेबल राहते म्हणजे स्ट्राग होते त्यामध्ये बघा ना आपण पूर्णतः पूर्ण बॉडीला आपण म्हणजे त्यामध्ये आहेत बारा प्रकार मग पहिला जे करतो आपण ते हात जोडून वगैरे करतो स्टार्टिंग पासून एंडपर्यंत जे करतो पूर्ण बॉडी म्हणजे अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी आपली दोनही बॉडींना आपण ऍक्टिव्ह करतो उस म्हणजे कसं होतं दोन्ही साईडने आपण अप्पर बॉडी आणि लोअर बॉडीकडून स्ट्राग होतो म्हणजे फिट राहण्याचा तो एक आपला मार्ग आहे चांगला सो आपण दिवसभरातून एक पाच सहा वेळा सूर्य नमस्कार घातले त्यानंतर आपण थोडस पुशअप्स केले स्वटस मारले किंवा मग बेसिक आपण जे भुजंगासन करतो हे ते असं जे नॉर्मल नॉर्मल जे आहे ना तुम्ही डेली जरी करत गेलाशपशप्स मु तर आपलं पूर्ण हे जे शोल्डर वगैरे असत चेस्ट वगैरे हे व्यवस्थित होऊन जात अप्पर बॉडी ऍक्टिव्ह होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला लोअर बॉडी जर करायच असेल तर तुम्ही स्क्वट करू शकता म्हणजे प्रत्येक बॉडी पार्ट साठी वेगवेगळे जे एक्सरसाज आहेत ना तुम्ही ते प्रपरली कर केला म्हणजे ह दिवसातून अर्धा तास द्यायचा आणि जर तुम्हाला दहा जमत नसलतील तर तुम्ही ते गडबडीत दहा नाही करायचे तुम्ही ॲटलिस्ट पाच करायचे बट परफेक्ट करायचे म्हणजे जेणेकरून
मग सूर्य नमस्कार अ एक मिनट जर सूर्य नमस्कार आपण संध्याकाळी किंवा सकाळी दोन्ही टाईम घातलं तरी चालतंय
होय होय चालेल चालेल तुम्ही मी आत मी आता बोलले ना तुम्हाला कि अ सूर्यनमस्कार त्र दहा चुकीचे घालण्यापेक्षा सूर्य नमस्कार तुम्ही पाच वेळा व्यवस्थित घला हे तुम्हाला फायदेशीर ठरेल
हा हा आणि आता वर्कआउटला आता ग्राउंड वगैरेला जाताना मुलं कसं म्हणजे डाईट पण पाळतात किंवा जेवायचं लवकर साडेबारा एकला जेवतात कारण चार पाच लाच वर्कआउट ला त्यांना ग्राउंडला त्यां जायचं असतं ना मग तसं काय सूर्यनमस्का कार घालताना तस काय काय तसं काय नाहीये म्हणजे आ समजा मी तीन माझे तीन वाजता जेवण झाल मग मी पाच वाजता सर्य नमस्कार घालू शकतोय काय नाही
तुम्ही घाल त जस सफिशियंट असते तस पण बेटर आहे आता सूर्य नमस्कार आता सूर्य नमस्कार या शब्दातच बघा ना सूर्याला आपण नमस्कार करणार असतो मग उठल्या उठल्या मॉर्निंगला आपण कस थोडस फ्रेश असतो आपला थोडस म्हणजे आपण त्यावेळी जर आपण सूर्य नमस्कार घातला आप माइंड देखिल म्हणजे दिवसभर स्टेबल राहू शकत अँगर आपला कमी होऊ शकतो ते मनफेस्टेशन आपण अस म्हणतो ना त्यासाठी आपण जर सकाळी घातलं तर बेटर आहे म्हणजे मॉर्निंगच्या पिरयड मध्ये कस सगळ शांत असत आपला दिवसभराचा अपला थकता थकवा आहे तो आप रातभर रेस्ट करून सगळ घालवलेला असतो तर म सजेट करेन की तुम्ही दिवसात करा सकाळी उठल्यानंतर
हा हा चालेल की म्हणजे सकाळी आपण फ्रेश असतोय ना ऍक्टिव्ह अस तोय संध्याकाळच्या पेक्षा जेवढं आपण संध्याका त र ॲक्टिव्ह जसतोय कारण दिवसभरच्या कामानं किंवा तणावानं तर आप आपली बॉडी थकून जाते. त्यामुळे एक एक वेळेस इच्छा होत नाही. की बाबा करावं अस सकाळ सकाळ आपण फ्रेश असते हा करूया तर करूया
हो म्हणजे माझ यातून लास ॲक्चुली म्हणजे सांगण्याचा उद्देश कसा आहे की, महिलांनी, मुलींनी ॲटलिस्ट त्यांच्या लाईफ मधला, म्हणजे त्यांच्या दैनंदिन जीवनातला, डेली रुटीन मधला एक अर्धा तास जो असतो ना स्वतः साठी द्यावा. म्हणजे जेणेकरून त्यांनी या फ्युचरसाठी स्ट्रॉग राहतील म्हणजे महिला स्वतः स्ट्रॉग राहिल्या तर त्या सगळं काही करू शकतात कारण, महिलांना माहितच आहे तुम्हाला जेवण, बाहेर, ऑफिसला म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला महिला महिलाच दिसतात हे सगळं त्यांना घर वगैरे सांभाळायचं असतं. मग त्यासाठी त्यांना स्ट्राँग राहायला पाहिजे. स्ट्राँग राहण्यासाठी त्यांनी एक्सरसाइज हा केलाच पाहिजे.
चालेल की, बरोबर आहे तुमचं आणि मग मला जर काय वाटलं ना मग मी तुम्हाला कॉल करून विचारीन. त्यावेळेस मला जरा परत गायडन्स करा हा ओके. परत मी कॉल करीन तुम्हाला हा आपण परत बोलूया. चल ठेऊ ठेऊ बाय.
ओके बाय.